हा बोला ना. हा कानाला लावायला लागतंय.
म्हणलं जेवण झालं का? हा का मी पण आता जेवण केलं. हा मा झालं बाई आळूची पाणं केली होती.
हाव का. हे जरच लावेल शेतात.
हा घरातल्या घरात नाही इथं लावेल तसे हाऊता जवळ.
हा का?
हा ते नळाचं पाणी पडतं ना पाईपलाईनीचं. तिथं लावेले मग मग भारी झाले ते कंद आता. हम्म. काय करूयला आया ना काम काही चालू आहे.
काहीचं नाही. आराम चालू आहं सध्या घरी आता.
ह्म मान भगी झाल का?
मानधन सांगितलं माग तुम्हाला.
पंधरा.
हम.
पंधरा कसं काय झाले हो तुम्हाला? आम्हाला एवढे नाही झाले ना.
किती झालं मग?
मला किती आले होते पाहा. हा तेवढेचं आलेओ ताई पंधराच.
हम.
हम्म. तर याची कमी आलती सी आर पी पी चे.
हम्म हम तुझी कितीे आले?
त्याचे अकरा
हो का
हमं
चांगले आहं ना म काय करते.
हां बरंय, काय बनवलं तुम्ही खायला?
मी का, पिटलं
का बर सकाळी, सकाळीच.
लईचं पोळ्या टाकल्या आणि त्या वर थोडं पिटलं केलं आणि तेच खाऊ राहिले.
एकटाच आहे का जेवायला आणि पोरगं?
पोरण त्याला क्लासला हाय व्हयं, तो गेला क्लासला सकाळी जेऊन.
हां का आणं भाऊ?
ते झाले बाजारला जायल, काही मावतीला जायलंय ते.
असंय का.
मोतीराम त्यांच्या मित्राची मिसेस हे ना त्या वारल्या.
कसं काय गड्या?
कॅन्सर होत त्यांनला हा, हाडाच, हे सोनर नाही का नंदूच सोनार, हाय ती, मोठे लासूरवाले त्यांची मिसेस वारली ना. हम्म, म ते मवतीला गेले अन तसं बाजार करून आणणार हेय
हम्म.
लाईटर ताण देऊ राहिले जाऊ -येऊ, जाऊ -येऊ राहिली बेटा, भाऊ, अयो, बाबा. झा, झा, ना बाई लाईट सकाळपासून दा चकरा मारलं येरी वर गेलं कार, घरी आलं का लाईट जाऊ राहिली.
अरे देवा.
हम्म.
लाईट, दिवसा टिकतच नाही पण लाईट.
हा, टिकतच नाही जाऊ मग. म्हणजे व उधर काय करायचं हे भाऊ पण पाणी ते. ते जाऊ वा लूण, वूण होग गरदीय, हां ठीक हे फिर हा
मग हा.
ते पाण्याचं, पाणी लावायचं होतं ना.
कशाला भारतंय?
पाणी मकाला.
होव का.
मकाला बाही जो आवडून घेऊ छड्या.
हा, हा.
हम्म, बटानं टाशी इथं शेजारी वावरात.
मक्याच्या डोर, कशाच्या डोरासाठी?
नाही, नाही हेच आपली खायची मक्का.
हाव का?
हम्म
ढोरं नाई कायी.
ढोरं गंजय माहितीय तीन ढोरंय. त्यांन्ला त माझ्या दोन एकरा मदी मका टाकीलाय ना.
उन्हाळी मक्का?
हा उन्हाळी मक्का. अजून दोन दीड एक मइन्यानं निघन. आद्रक नयी? नई. आद्रक लावली होती पण सड लागलीवती ना, मग काढून टाकली मागं आद्रक आताआ. घेतलं बीयानं. तिकडे लावायची आईच्या वावरामधी.
कृषी पदर्शनला कायी आलं नाई.
कोणतं प्रदशण होतं? ते धान्य स याचं ना?
हा.
नाई आले ते गड्या, कायी नवतं दुका इकायलाच नवतं काई आपल्याकडं अन काय येत्या?
आगा ते दे
हम्म. गहू होतेथं, गहू घेऊन जात नाही घेतलं त हाये लोकाचे नायत परत वापा. वावदय इकडून तिकडं.
आणेल होते लोकांना छोटं, छोटं पॅकिंग करून एक एक किलोच्या.
घेतल्या का?
त्यो वेगळाच गहू होता बाई काळा होता. होतिका? त्या ऑरगॅनिक पद्दतीनं? पिकवणीला, काळा नाचला लांब लांब होता.
ते जा ते म
लांब लांब नाई ऱ्हातो तसा. हां.
ते शुगर बिपीवल्यांना चालतो तो. हम्म.
त्योव गऊ ओता तितं विकाला.
हां का? काय चालू ए अजून?
काहीच नायी बाबा. तुमचं काय काम चालूये?
माझं गंज चालूये बाई, घरचा आवरला, आता भांडे भुंडे घासून लावून दिले.
कलर दिला का?
हां, कलर दिला. कलरच बाकी होता माझ्यावाला दुसरं काही नवतं. कलर आणि किचन राईलेलं होतं.
हां का?
मग कलर आणि किचन केलं
हं हं.
तुमचं कुटंपर्यंत आलं काम?
आमचं अजून ते चालूये, मिस्तरे नं ते, त्यांचं हे, हे होतंते नम रमझान ईद.
हां
मंग त्याच्यामुळे ते आलेच नाइना सात-आठ दिवसापासून.
हां का?
हां, मंग चौकट लेवल च्या वर रिंग टाकेलय.
हां
त्याच्यावर मग राहिली अजून
म स्लॅपच टाकून घेणारे का?
हां स्लॅपच टाकणारे.
हा का? खाली एक मजला आणि वर एक मजला हाय ना?
हां, काय करते मग ते. पत्र्याचं बी लई
तुम्हालाच राहायला एवढं बी?
हां. पोरगं? नाही नाही इड काच भाडन बीड.
नाही का?
नाही नाही. खेड्यात काचे भाडे चालत्या.
हम्म.
हम्म. राहायलाच आता पोरगं, पोरगं शहाणं झालं. ते बाई आलतं काल त्या बाबाचं फोन.
हां.
हां.
काय म्हणी?
चला म्या उचलाच नाही.
मलात फोन नाहीन टोन नाही. आं?
रिकम डोकं खात बसतं. या बाया पान. त्या बाया पान.
डोकं खायचं नाही. माझ्याकडे दोन बॉक्स विकले होते ना. मग पाचशे रुपये मान टाकून द्यायचे ना. त्याला फोन केला का तो म्हणता अरे तो म्हणता रेवतीकडे दिलेन. रेवती म्हणते तुमच्या सधाकडय.
हाव का?
तेच म्हणलं. का ओ म्हणलं ती म्हणती इकडेय. ती म्हणती तिकडय. तुमची कंपनी अशीच करते का म्हणलं?
म?
बोलणार म्हणला. पाचशेचे पाच हजार नाही दीले काय केल अस काय म्हणलं तुम्ही? नाही म्हणे मग ते अकाउंटला येत राहता. म्हणल कायच अकाउंट फाकावूउंट.
हा.
मला तेवा पहून फोन नाहीन काही नाही.
नाय का?
अम्म हम्म.
हम्म हम्म.
कुठं बसत्या बावचळेल वानी त्यांच्या बरोबर दिवसभरी हिंडत ताई. माल नाही पटत ते.
हा हम्म हम्म. या.
कोण आलं?
ती माझे पप्पा आलेय.
हा असाय का? पप्पाला म्हणा आता बासा दस जारा वेळ.
हा आ मला पहा काही फोनं नाही केला त्यांयनी. अचानकच आले ते.
हा का? तीनच मिनिट रा दोनच मिनिटं राहिले आता फक्त. हम्म, च पाणी बीणी द्या. आणि मला काल याच्याहून फोन आलता. कोणतरी सपकाळ होता. म्हणी तुम्हाला याच्यात सर्टिफिकेट देतो. म्हणे आम्ही. पी एम एफ एम ई च. सूक्ष्मअन्नद्रव्य प्रक्रियाच. की तुम्ही ट्रेननींग गेले म्हणून.
मग.
तुमचे डॉक्युमेंट पाठवा म्हणताई, तुम्हाला येऊन येऊन-जाऊ जमलं तर येऊन-जाऊन करा तुम्हाला बाराशे रुपये भत्ता भेटन, नाही तर मग तुमचे डॉक्युमेंट पाठवा पॅन कार्ड, आधार कार्ड, पासबुक बँकेचं.
हां.
आणि तुम्हाला तीन दिवसाांनी आपआप सर्टिफिकेट येऊन जाईल. म्हणलं मला सर्टिफिकेटच लागत नाही, मी तुम्हाला ओळखलंच नाही म्हणलं कोण हे, न काय हे. तुम्हाला कस काय द्यावा म्हणलं कागदपत्र.
हां.
म्हणे बरं-बरं ठीक आहे.
हाव का.
हा म्हणल आमचीच आहे, आर सिटी संस्था तिथं आम्ही घेणार आहे प्रशिक्षण.
हा, हा.
हम्म, मला काही नाही म्हणली गड्या. मी तेच म्हणलं मला काय करायच काय नाही पावा.
अचानकच अस कोले आहे काय काहीच नाही.
नाही शिल्लोडचा आहे म्हणे, मी आता संस्थेत काम करतो. आणि तुम्ही येऊन-जाऊन ट्रेनिंग घेऊ शकता, का म्हणलं नाही नाही. मी इकडे राहते, आणि त्याला एवढं माहिती हे मी एकटी राहते म्हणून. तुम्ही एकटी राहता ना ताई, तिला त्यांना म्हणता ये मग तुमची फडफड होईन, मग तुम्हाला ते डॉक्युमेंट पाठवा.
त जडे
तुम्ही डॉक्युमेंट पाठवा म्हणे, आणि मी तुम्हाला हे करून देतो काय, सर्टिफिकेट पाठवितो.
हा तेच-तेच तेच हे काय हो खाली.
काही बी फेक कॉल राहते, त्याच्यामुळेच म्हणत असेल मो म्ह म मुर् द्याडेई.
आणि त्याला बरं माहितीये आहे तो तुम्ही एकटे आहे.
हा मग त्याला कसं काय माहिती मी एकटी आहे म्हणून, मला त्याचाच आचंबा वाटला.
हां.
बरं पॅनकार्ड द्या, आधार कार्ड द्या, बँक अकाउंट द्या.
हाव का.
सगळं मागून घेऊन राहिला.
अरे देवा.
हां बाई मला नाही बुवा, आम्ही नाही देत डॉक्युमेंट तुम्हाला. आम्हाला सर्टिफिकेट लागत नाही, ना आम्ही तुम्हाला डॉक्युमेंटही देत नाही.
हा, हा.
ते पाच ना ट्रान्झॅक्शन किती झालं आहे, बँकेतून कोणत्या खात्याहून. त्याच्या मनात बर खेड्याेतली येडी आहे.
हा.
बरोबर आहे का नाही. नंतर त्यांना काय समजतं, मग म्हणलं द्या ओटीपी मारा.
हा नाहीतर काय.
हम्म. ताई ठेवा आता झाला टाईम.
हां.
ठेवा म्हणलं झाला टाईम.
हं बर बर
हा